हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
हो हॅलो.
हा हा बोला. हो आता आला.
बसस तुमच्या इकडे मालेगावात असं काय स्पेशल आहे?
स्पेशल हे सांगू. आमच्या मालेगाव फिरण्यासारखं काही नाहीच आहे.
अरे काहीच नाही. म्हणजे एखादा किल्ला. एखादा देवस्थान.
काहीच नाही आमच्या मालेगावात फिरण्यासारखं. नॉर्मल गार्डन आहे साईबाबाच केंद्र आहे. वगैरेव बस.
हम्म म्हणजे आता लोक कसं मुंबईला जातात. तर चौपाटी बघतात. चौपाटी बघायला जातात. पुण्यात आले की शनिवारवाडा हा
काहीच नाही फिरण्यासारखं. नाही.
हम. पण मग जवळपास पण असं काही. म्हणजे आता धुळे-धुळे पण जवळ असेल.
अ.
धुळे. जळगाव ते पण जवळ असेल ना तुम्हाला. धुळे जळगाव वगैरे जवळ असेल ना तुम्हाला.
चार-पाच
बापरे. चार-पाच तास मग बरच लांब. हा. हा कारण. मागे आम्ही एकदा तिकडनं गेलोतो. एम. पी. मध्ये आम्ही तिकडनं गेलो होतो एकदा.
हा. हा. हा. हा.
तेव्हा मालेगाव स्टेशन लागलेलं.
अच्छा-अच्छा हा.
मग ते तसच जाते ना गाडी जळगाव-मालेगाव.
हो जळगाव-मालेगाव तिकडनच जाते. हो, हो, हो नाशिक वगैरे.. हा. हम्
पण तुम्ही मालेगाव सोडून कधी कुठं बाहेर गेलात का?
गेल्यात म्हणजे माझं जास्त करून. मुंबईला येन जाणं होत. दीकडे मावशी कड वगैरे.
हम्म. तुम तुमचं माहेर पण. तिकडेच का माळेगावलाच. चाळीस गावला.
हो चाळीसगाव.
अच्छा आमचे तिकडे. चाळीस गावला ओळखीचेत. म्हणजे म्हणजे तासगाव पासन. थोडं आत त्यांचं गाव. पण आता सांगत आणि चाळीस गावात सांगतात ते. तिकडे चाळीस गावात देवरे वगैर. वगैरे आहेत ना त्यांच्या. केळीच्या बागा वगैरे.
अच्छा-अच्छा हा देवय हा.
ते तिकडे ओळख ते ओळखीचे आहेत तिकडले देवऱे आमच्या. त्यांच्यात केळीच्या बागा वगैरे अशा आहेत.
अच्छा अच्छा, हा तुमची कास्ट काय?
ब्राह्मण.
ब्राह्मण अच्छा अच्छा.
तुमची?
आ मी नावी हाय.
अच्छा.
उ हू.
काय हल्ली काय कास्टवर काय नाही ते फ क्त पोरांना शाळेत आणि सरकारी नोकरीत लागते बास. बाकी काही तिचा उपयोग नाही.
नाही ते लावून दिलंय फक्त बस. हा.
बाकी मग, तुमच्याकडे काय सण वार आता वट सावित्री आली झाली तयारी?
हा ते चालतं, वट सावित्री पौर्णिमा ते भरपूर ये बायांच गावाकडचं ते राह त तुम्हाला माहि
हो, तेच की, मग तिकडं उलटं गावाकडं
हा सण जास्त म्हणजे गावाकडे साजरीे होतात. हो. प्रत्येक सण उस
इकडे आता इकडे तर छोटे छोटे सण तर ल लक्षात पण नाही येत.
न लक्षात नाही तिकडचा लोकांना टाइमच नाही.
हम् म्हणजे पहिले तरी कसं, एक वीस पंचवीस वर्षापूर्वी नागपंचमी आली त्यासं मेहंदी काढा, झोंपाळे बांधा आता तर ते नागपंचमी बी आता फक्त काय रक्षाबंधन असतं. दसरा, दिवाळी आ ते लोकाचेच बाहेरचे सण करत बसतात, ख्रिसमस आणि हे आनि ते.
आमच्या इथं सण म्हंटलं की, लोकांना असा आनंद येतो. आणि आमच्या इथ सण असलं म्हणजे कि स्कूलला वगैरे सुट्टी असतेच अस, हा. म्हणजे म वा टतो, कि सन हे यार ठीक ए अच्छा आस.
पंचमीला पण सुट्टी नस
नाही आमच्या इथं म्हणजे प्रत्येक सण असला म्हणजेल अ. पोरांना वगैरे सुट्टी असतेच.
तेच की आणि ते पोरांना कळतं ना? पोर घरी राहिल्या की मग असतंच हे करायचं, ते करायचं.
तुमच्या इथे दिवाळी पण वगैरे असं म्हणजे एवढं हे नाही होत. तरी गावाकडे जस होत तस गा शहरात नाही राहत. हो.
तस इकडे इकडे काही नाही, कारण सुट्ट्याच नसतात ना ओ.
हा आणि तिकडच्या लोकांना टाइम पण नाहीए एवढा, त्यांचच त्यांना हे होऊन जातं.
कधी आम्ही घरी येऊ, कधी जेवणं बनवु, तुमचं कसं आहे तुम्हालाच करावं लागतं सर्व. बाहेर बाहेरच पण करा घरातलं पण करा.
आणि पहिलं तरी कसं व्हायचं की बाबा महिनाभर अगोदर दिवाळीच सामान आणा सगळा किराणा भरा आता तसं नाही आता कस. तर फो फोनवर बुक करायचां
हा तेच ना नाही आमच्याचं म्हणजे कराच लागत. लोक म्हणता मग तुम्ही का नाही केलं मग ते चांगलं पण नाही आमच ते म्हणजे कंपल्सरी म्हणजे बनवतोच आम्ही सर्वं गावाकडचं आहेच ते.
असं कधी झालं नाही की ठीके आज हे बनवलं नाही आम्ही यावेळेस बनवलं नाही.
नाही आता मग काय आता इथं कसं होतं असं सोपे सोपे पदार्थ पट कण आता आज संध्या संध्याकाळी कामावरून आलं. की आज रात्री बाबा चिवडा चिवडा बनवला उद्या रात्री बाबा शंकर पाळे बनवले मते अवघड अवघड पदार्थ ते
राहूनच जात. हा असं इथ कस बायका म्हणजे हा बरोबरय.
आणि ती गावाकड कसं होतं ना शेजार पाजार येतं बाबा चला तू आज तुमच्या करंज्याकरू.
कुटला पण कार्यक्रम पण असला तर लग्न असलं समजा तर आता इथे सांजुरीचा कार्यक्रम असतो बनवतात. ज सर्व बा बायका जमा होऊनच बनव अस नाही कीठीरात आपल्या घरात एका दोन बाया असणे पूर्ण कॉलनीतल्या सर्व्या बायका जमा होऊन करतील.
हम्म इथं कसं आता कोणाला वेळेच नाही तर कोणाला म्हणायचं तुम्ही आमच्याकडे आण आम्ही त
हा असं नाहीच तुमच्या इथे कोणाला वेळ पण नाइय.
हा आता वेळ पण नाइ आता समजा मी जर शेजार पाजारी कुणाला प्लॅटमध्ये बोललावायला गेले. तर ते म्हणते आम
आम्हाला पडटलंय नाही इथे तसं नाही इथे म्हणजे समोरच्या बाईला माहि पण पडलं ना यांच्या इथं लग्न आहे बरं का समजुरी न सांगता येऊन लागतात. न सांगता येतात आस. आणि इतल्या बायका कस आहे घरातच असतात एखादी कामाला गेली तर जाते एखादी
हम्म ते पण कस असतं मोस्टली ज्यांचं शेेतबीत काय करायचं असेल तर ते तिकडं गेले की थोड्या वेळाने
बरोबरय.
कसं आमच्या ड्युट्याच नऊ ते सहा दहा ते सात अशा परत कोणाचे शिफ्ट असतात.
कोणाची क कोणाची सेकंड शिफ्ट कोणाची नाईट कोणाचं पूर्ण दिवसाचं मग कोणाला बोलवायला जायचं. ते आपलं फक्त नावाला घरात काइ काइ न करता ठेवायचं नाइ म्हणून एक दोन दोन चार
नाइ ते पण थोडं थोडं बनवावं लागतं तुम्हाला काइ जास्त नसतं. इते आमच्या इत कसं आहे काय म्हणजे झालं पण ना कुठली घटना वगैरे कोणी वारलंय वगैरे तिथे लगे असं सर्वजण थांबतील वगैरे असं म्हणजे एक लळा.
आणि ते आठ दिवस चूल बंद ठेवतात गावातल सगळ त्याला चूल बंदच राहतात. आमच्या इथं तसं नाइ.
तसं नाहीये तुमच्या तुमच्या इथ म्हणजे फ्लॅटमध्येध्ये असेल कोणी घरात काय पण होत असेल ना तरी बाजूला पळणार पण नाइ.
नाइ कळत हो हो आणि जरी कळलं ना तरी पण असं म्हणतात गि जाऊ दे बाबा त्यांच तेयना बघून घेत.
हा कोणी एवढं इग्नोर मारून देतात असं ठीकेय जाऊ दे असं. आमचे तसं नाही, कोणी म्हणजे काही झालं पण ना तर पूर्ण चौकशी होईल.
हम्म कोण वारलं बिरलं तर येतील बघ. काय झाल? कधी झाल? कधी करणारए? हा आणि एकदम अगदी शेजारचा फ्लॅट असेल तर समजा ते चार पावलं येतात सोसायटी बाहेरपर्यंत मग झालं. मग ते दुखवटा काढणं-बिडणं काय तुमचे नातेवाईक कोण असतील तर करतात. नाही तर मग काय संध्याकाळचं आपल्या आपणच चुल पेट म्हणजे अ.. स्वयंपाक बनवायचा आणि खाऊन घ्यायचा, पण गावा कड तसं नसतं आठ दिवस चूलबंद म्हणजे गावातले सगळे सोय करतात दिवसभराची हां.
तेची गरज नाही अस की तुम्ही आणून द्या. लोक आपोआप आणून देतात, कारण की माहिती असत त्यांना आपोआपच आणून देतात. हो
तसे इकडे
आता आमच्या इथ सपोज रात्री मध्ये कोणी वारलय, रात्रभर सगळे आखी कॉलनी जागी अस जागी असते. तुमच्या गावाकडे काही नाही ठीक आहे थोडा वेळ थांबलो चला आता घरी आपलं आपलं असू ना आता
रात्रीचं कोण वारलं ना तर त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवतात का तर रात्रभर कुठं लोकं थांबणार आणि ते घरी आणून कसं ठेवणार त्यांना, कोण जागणार
तस नाही आमच्या इथं म्हणजे कंपलसरी तर घरचे तर जागतातच. तो विषय तर नाहीच आहे, पण काही लोक आजूबाजूचे जागतात आणि कोणाला झोप वगैरे लाग म्हणजे चहा वगैरे पण करण ही जिम्मेदारी आहे. म्हणजे करावच लागत. असं एखाद्या तासात कोणी करेल, दुसऱ्या एखाद्या तासात दुसरं कोणी करेल. अस
आणि तिथे कसं एकमेक अस सगळ्यांना एक तर पहिले तर भावकीच असते सगळी जवळपास आणि गावात कसं प्रत्येकजण, प्रत्येकाला ओळखत.
हा बरोबर आहे.
तर सोसायटीमध्ये बाबा माझ्या शेजारी कोण राहते मला माहिती नाही. आणि फार-फार तर माझ्या खालच्या मजल्यावर आणि वरच्या मजल्यावर कोण राहते मला माहिती.
हा.
बस त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही
इतकेच.
आता गणपती सोसायटीचा गणपती-बिणपती असतो तेव्हा. असे जमतात लोक. पण तेव्हा पण कस तर असं खून कोणी फार बोलायला जात नाही.
हा तेवढं पुरतं तेवढं फक्त्. आता तुमच्या इथ कोणते तुमचे रील रिटिव्ह पण नसतील असं आजूबाजूला. आमचे आहेत माझी देराणी आहे. जेठानी आहे.
तेच ना आमच्याकडे कसं आहे. राहतात एका शहरात म्हणजे माझं माहेर सासर, सासूचं माहेर, सगळं पुण्यात आहे म्हणजे मा माझ्या जावेच माहेर, ते पण पुण्यात म्हणजे आमचं मुळेच पुण्यात आहे खरं. म्हणजे आमच्या सात पिढ्या पुण्यात राहतात. हा पण जवळ नाही ना जवळ नाही म्हणजे आता माझ्या घरा माझ्या जावेच्या घरी जायचं तर तास
हा तेच ना बरं तस-तस बरं असत पण. हे जवळच राहणे ना खूप डोक्याला. तस बरंच थोडस लांब पाहिजे. लांब पाहिजे इथं म्हणजे आमचं कसं आहे जवळ हाय ते. सर्व बाजूला एक राणे जाते. वरती एक राहते. दोन दीर आणि मी मधी मी मोठी आहे.
तेच की.
हा.
पण ते कधी कधी असं वाटतं ना का? जवळ राहाय हा हा. तेच तेच, मग ते भांड्याला भांड लागतच लागतं. कधी कधी एखाद दुसरा शब्द कमी जास्त होतोच होतो.
असतो.
आणि त्याच्यात असं असतं जे ज ऐकून घेणारं जे असतं ना, त्यालाच सगळे ऐकून जातात
ऐकून जात म्हण जे ऐकून नाही घेत ना, त्यांना तर ठीकये हा ठीकये, हिला सवय हाय बा असच सोडून समजून सोडून देतात. ला लागी लागलो आस होऊन जात आणि आमच्या सासूबाई हाय डेंजर, सासूबाई बेकार हाएत.
तेच की.
बोलायला काही विचार पण नाही करणार आरे आणि आमच्या तिघी सूणांपैकी जो जास्त म्हणजे जो बोलून टाकील ना आपल कसं होणार? धा टेकीलास. सवय बोलायची. पण एखादी जर बोलत नसेल अन अचानक जर बोलली, तर मग मला ही अशी बो ललीस कस काय? असं. मग मला बोललीच कसं काय मग? आमचं म्हणणं, ती पण बोलते ना तुम्हाला? तर तिला सवय ये असं म्हणतात लगेच, तिला सवय असं ते अचानक बोललं ना, तर ते लागून की नाही ही मला बोलली आज, पण ती एखाद्याला सवय ना हात टेकीला सवय आहे असं.
हम्म नाही ती बोलतीच ना कुठं कुठं काय? ती प अशीच हाय. ते हाय सगळीकडेच ये ओ सगळीकडेच, एक आवडतं आणि एक ना आवडत. असा तो प्रकार असतोच असतो. त्यातल्या त्यात आगाव पना करणारे, ऐकून न घेणारे, तेच जास्त आवडते असते.
हा अस, अवघडे
सगळीकडे तेच आहे.
हम् मी थोडा वेळात लावु पाच मिनिटात चालेल,
हाच चालेल मग मी आत्ता आत्ताच्या नंतर मी फ्रीच आहे पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत कधी पण लावा हो,
हो चालेल ठीक आहे मी मेसेज करेल तसा,
हो हो हो चालेल पाचपर्यंत कधी पण ओके वेलकम,